हॅलो
हाय
हा माझा आवाज येत आहे ना तुम्हाला
हो येत आहे
हा बोला की
कशा आहात म्हटल काय करताय
काय नाही मस्त आहे बघा तुम्ही कस आहे
आम्ही पण मजेत आ कुठे बाहेर गावी की घरीच
घरीच आहे आज आज कुठे बाहेर गेली नाही बघा
हो का
हो तुम्ही कुठे आहे मग घरी की बाहेर
नाही मी स्कूलवर आहे सध्या
होय काय स्कूलवर आहात का
हो
हा हा हा
आणि काय मग नाष्टा वगैरे जेवण झालं काय
जेवण झालेलं आत्ताच म्हटलं चला कॉल करूया तुम्ही कुठे प्लॅन केलं क नाही
अजून तर काही ट्रीपच प्लॅनिंग तर झालेलं नाहीय तुमचं झालं काय
करून झालं आम्ही लास्ट इयर गेलेलो होतो गंगापूर डॅम ला छान आहे स्पॉट मस्त आहे
हम्म हम्म् तिथे काय काय बघायला आहे मग
काही नाय डॅम आहे नॅचरल सन्स म्हणजे सनसेट होतो तिथे संध्याकाळच्या वेळेला खूप सुंदर वाटतं. आणि बेंचेस अस- तात बसण्यासाठी. मुलांना खेळण्यासाठी. ति मस्त मोकळा प्लेस आहे.
हम्म- हम्म
छान पॅरेंट्स पण एन्जॉय करू शकतात म्युझिक स्पॉट पण आहे तिथे एक.
होय काय?
हो बघा जाऊन एकदा. छान आहे?
हो बघेन की नक्की. नक्कीच आम्ही पण गेलेलो मागच्या वीकमध्ये.
अच्छा -अच्छा कुठे
हो आम्ही गेलेलो काळमोडी डॅमला.
ओके कसा आहे तो-
तिथे पण खूप छान आहे तिथं आम्ही पार्टीसाठी म्हणजे सगळेच गेलेलो आम्ही घरचे- तर तिथं आम्ही सगळ जेवण वैगेरे. तस किल्ला डॅम वरती. सगळं खूप म्हणजे आम्ही फ- होय सगळं घेऊन गेलेलो आम्ही.
अच्छा काय बनवलेलं स्नॅक् असेली कधी ले असेल काही घरच.
नाहीये काय केलेलं नॉनव्हेज जे खात- तात त्यांच्यासाठी चिकन बिर्याणी केलेली. आणि जे वेज खातात त्यासाठी- वेज बिर्याणी केलेली.
हो का?
हा तिथं जाऊन केलेली. आणि त्यानंतर काय मग मस्त- मज्जा वगैरे केली त्या आता ते- केलेलं केलेलं तिथं जाऊन- मग त्यानंतर ते खाऊ खाल्लं सगळ्यांनी. एन्जॉय केल आणि आलो आम्ही.
अच्छा मस्त आहे ना. टोटल किती जण - - गेलेले तुम्ही?
आम्ही दहा जण होतो घरचेच. सगळे म्हणजे पूफ सगळे फॅमिली आम्ही गेलेलो.
काय डिस्टन्स आहे घरा घरापासून इथपर्यंतचा?
म्हणजे आता तरी साधारणतः एक अठरा किलोमीटर असेल की.
अठरा किलोमीटर हम्म. घरन बनवून नेल त्यामुळे खर्च नसेल आलेला ना?
होय. नाही. कारण की - - तसं झालं कॉन्ट्रीब्युशन काढलेलं सगळ्यांकडून- -
सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन हा तस एक परवडतं कॉन्ट्रब्यूशन - - केलं वर्गणी काढली सर्वांनी कि मग अप
हा त्यामुळे कनी कसं कॉन्ट्रीब्युशन काढल - - म्हणून आम्हाला ते परवडलं.
हम्म हम्म हम्म.
त्यामुळे नाही नाही म्हनलं - - तरी नॉनव्हेज ची दीड दोन किलो ची बिर्याणी होती त्या म्हणजे नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी - - आणि व्हेज जे खातात त्यांच्यासाठी पण दीड - - दीड किलोची व्हेज बिर्याणी पण होती.
अच्छा बिर्याणी तुम्ही स्वतः बनवलेली?
हा घरातल्यांनी बनवलेली की सगळ्यांनी. म्हणजे जे सगळेजण जेवढे फिरायला येणार - - जे आहेत नात - -
सर्वांनी रेसिपी माहित हाय तुम्हाला कुठली वाली बनवली. त्यात पण भरपूर प्रकार असतात ना?
हा हा म्हणजे नॉनव्हेज - - साठी जी केलीली ती चिकन बिर्याणी केलेली - - आणि व्हेज जी केलेली ती तीन मशरूम आणि पनीर - -
मशरूम आणि पनीर, मशरूम आणि पनीर ज कस त्याच्यासाठी - - स्पेशल मसाला असतो का काही?
आता ते काही माहित नाही पण केलेली असं म्हणजे छान होती ती.
हो.
हा आणि जर विकत घ्यायला केल तर नाही नाही म्हटलं तरी पनीर आणि मशरूम ची बिर्याणी नाही म्हटलं तरी एक किलोला काहीतरी साडेसातशे रुपये आहे आम्ही बाहेर म्हणजे त्या आधी आम्ही रेटच विचारलेला बाहेर म्हणूनच नहायचं ठरवलेलं
हम्म
पूर रेट सांगितल्यामुळं काय झालं मग आम्ही प्लॅन चेंज केला
हो असेही घरामध्ये आपल्याकडे सर्वच अवेलेबल असत घरातल मटेरियल मधून होऊन जाते ना.
हा म्हणून आम्ही काय केलं की राहू दे घरी करून नेऊयात म्हणून तेवढे पैसे वाचतात म्हणून घरीच केलं मग ते थोड साहित्य आणून बाहेरून. जे काय लागतात ते कारण ते जास्त सांगत होते दोन्ही जरी बिर्याणी त्यांना दिली करायला बाहेर तर ते म्हणत होते कि जे करणारे आहेत ना करता तर ते दोन्ही नॉनव्हेज बिर्याणी सुद्धा चिकन बिर्याणी म्हणली तरी त्यांनी बाराशे रुपये सांगितलेलं.
बाराशे दोन्हींची मिळून हा बरोबर. सहाशे सहाशेच होतंय मग नॉन व्हेज स्वस्त भेटत होत तुम्हाला. नॉनव्हेजची महाग जाते.
हा पण तेच की पण नॉनव्हेज नॉनव्हेजची फक्त त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही व्हेजची पण ठरवली ना कारण जे कोण खात नाहीत तेना त्यांच्यासाठी तर करायलाच लागणार. हम्म त्यामुळ त्यांच्यासाठी पण ठरवलेलं.
अच्छा म जाता जाता तुम्हाला किती वाजलेले डॅम वर.
मी तरी सकाळी दहाला निघायचं ठरवलेलं नऊला दहा नऊ नऊच्या दहाच्या दरम्यान निघायला ठरलेलं पण त्यानंतर काय झालं की थोडं जरा आवरायला सगळ्यांना एक टाइम होत होतोयच की आता फिरायला जायचं म्हणल्यावर आवरायला थोडा टाईम होते त्यामुळे वाज लेला आम्हाला अकरा.
अकरा अकरा एकोणावीस किलोमीटर म्हंटल्यानंतर तुम्हाला जाता करता एक दीड तास गेलेला म्हणजे बारा साडेबाराला तुम्ही तिथे पोच
हो ही हो साडेबारा ला आम्ही पोहोचलो तिथं.
हम्म गेल्यानंतर थोडा एन्जॉय केला असेल.
हा एन्जॉय केलं की पहिल्या गेल्या गेल्या बरोबर तिथं पण म्हणजे थोडं मॅगनेशन करून ना चिकन घेतलेलं
हा हा मॅरिनेट केलेलं.
हा कि सिक्स्टी फाय करायच जे जे खातात त्यांच्यासाठी त्यामुळ काय झालं की ते थोडं घेतलेलं आणि जे काय वेज लोक क खातात त्यांसाठी तर बिर्याणी होता मग ते तसंच नेलेलं. मग तिथं जाऊन आणि ते ते जे कोण खातात त्यांच्यासाठी त्यांनी तळलं.
हा ओके तिथे जाऊन तळल तुम्ही हे गॅस वगैरे सोबत. नेलेला.
हो हो छोटा जो असतोय ना गॅस तो आणि तिची शेगडी ती घेऊन हा त्या बरोबर. त्याच्यात तेच घेऊन गेलेलो आम्ही हा बघा. बरोबर.
म्हणजे आपल्याला ते असं कॉक्रोचचा स्प्रे वाटतो. तसा.
हा तसच तसच सेम फक्त जरा स मोठं म्हणजे एक छोटस. नसते काय सिलेंडर ओ
हा हा हा सिलेंडर म्हणजे् हम हम हम स्टोवच्या गॅस टाय. तशे अच्छा मग ते तिथे लावलं तुम्ही ते परत एकदा परत ते फ्राय कीलो.
मग तिथं जाऊन हो मग ते काय झालं म्हणजे जे होत्या क म्हणजे करणारऱ्या मम्मी वगैरे त्यांनी सगळ्यांनी केलं त्या मावशी वगैरे जे होते त्यांनी केलं. मग बाकीचे काय सगळे एन्जॉयच करत होते. त्या करून देत होत्या ते खात होते.
अच्छा शॉप्स. ते अशे आपल्याला शॉपिंगसाठीचे
अ काय म्हणलंत.
शॉप्स होते का काही शॉपिंग करण्यासाठी मुलांना खेळण्याचा काही
नाही नाही नाही तिथं काहीव्हतं फक् फक्त डॅमच. फक्त डॅम होत मोठ्याच्या मोठं. ना राधानगरी काही नाही. काही नाही म्हणजे बोटिंग वगैरे काही नाही फक्त राधानगरी डॅमच असल्यामुळे काय झालं. फक्त पाणीच होतं म्हणजे त्यातच खेळायचे एनजॉय त्यातच.
अच्छा मग बोटिंग नाही ठेवलेलं डॅम होत तरी
नाही नाही नाही बोटिंग वगैरे नाही नाही तिथ होय की असायला पाहिजे पण नव्हत तिथं
हम् अच्छा मग लंच किती वाजेला घेतलेला तुम्ही सोबत अस
तरी आम्हाला नाही नाही म्हटलं तरी साडेतीन वाजलं की सगळं आवरून एन्जॉय वगैरे करून त्यानंतर आम्ही जेवलो. हम्म त्यामुळे आम्हाला साडेतीन तरी वाजलं.
साडेतीन वाजले त्यानंतर संध्याकाळी
मग काय आम्ही संध्याकाळी आणि थोडा वेळ तिथ थांबलो त्यानंतर साडेतीनंतर जेवून वगैरे झाल. आणि थोड वेळ थां आमही पाच ला निघलो आम्ही. फोटो वगैरे सगळे काढून झाल्यानंतर सगळे जे काय आणि थोडं राहिलेलं आहे. ते सगळं करून झाल्यानंतर ना सहा वाजता आम्ही निघलो बाहेर.
अरे वा
हम्म कारण की ऊन पण भरपूर होतं ना
हो सध्या ऊनच खूप आहे पाऊस पण लेट झालाय.
होय आता किती गरम होते. असं दुपारी बाहेर सुद्धा पडायला नको
हो ना सहा जूनचा पाऊस हो अजून येत नाहिये
हम्म बघा की आता पंधराला म्हणा लागलेत कि पंधरा तारखेला पडणार आहे.
कुठला पंधरा जुलै ये पंधरा जून अच्छा मान्सून एवढा लेट जातोय म्ह
आता म्हणत तरी आहेत काय माहिती होतोय पण की नाही पण
म्हणतायत यावर्षी दुष्काळी पाऊसच असणारे.
होय काय
हो म्हणतात ते असं खूप कमी पाऊस असणार आहे. दोन हजार सोळा ला झालेला बघ गरस जे वर्षभर पाऊस पडत असायचा पण प्रॉपर असा अ रेनी सीझन म्हणतो ना आपण तसा नव्हता पडलेला. दर महिन्याला पाऊस असयच म्हण कली पाऊस असायचा पण मग दो जा एकसारखा नसाय
होय काय? हम्म हम्म हम्म!
मग तुम्ही सात आ आठ वाजेला घरी आला असेल, पर
होय आलो, की आम्हाला यायला नाही नाही म्हटलं तरी नऊ वाजलेच घरात.
हो घरी या परत घरचं आवरा मुलांचं बघा. संडे संडे ठरवला असताना संडेला सॅट सॅटरडे वीकेंड ला ठरवलेलं का हे?
अ नाही संडेला म्हणजे आमचं ठरलेलं पण काय झालं? संडेला कोणाचं काम आहे. कोणतरी कुठं जाणार त्यामुळंच, क नई ते अचानक सॅटर्डेलाच ठरलेलं जायचं.
हां बरोबर मग संडे ला कस नेक्स्ट दिवस आपल्याला हे रेस्ट पण भेटते. संडे सुट्टी असल्यामुळे मुळे रिलॅक्स होऊ शकतो. हां दिवस आपल्याला रिलॅक्स असते. थोडासा एक्स्ट्रा काम होतात, आपले वीकली.
होय! आणि आपल्याला बरं वाट छान! वाटते ना आणि मग संडे परत एक एक जणांना कसं असतंय सॅटरडे सुट्टी घेतली, की फिरून वगैर आला की कंटाळ येतोय. तर संडे ते पण लोक जरा आणि जरा जास्त विश्रांती करत होते.
हो.
हम्म हम्म!
चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू तुमची पिकनिक छान झाली, खूप खूप धन्यवाद. सके! बाय.